हॅलो हॅलो अग छोटी. मला एक हेल्प हवी होती. तू फ्री आहेस का आता.
हो फ्री आहे बोल ना. काय झालं? एवढ्या घाईत घाईत का फोन केला.
अगं माझा मुलगा आहे ना, तो काय म्हणत आहे. की मला पाणीपुरी खायचय. मला आता पाणीपुरी बाहेर जात येत नाहीये आणायला. कारण की पाऊस बघ ना किती मोठा येतोय. म्हणल आपण घरातच करूया. म्हणजे युट्यूब वर वगैरे बघितलं मी. पण मला नाही पटत आहे ते काही. त व्यव खूप छान बनवली ती मागच्या वेळेस मी तुझ्या घरी आले होते तेव्हा. सांगशील का मला रेसिपी. म्हणजे
हे बघ सांगते मी. अ पहिल्यांदा काय करायचं रवा किंवा मोठ मोठ ते पीठ असत ना ते गरम गरम पाणी टाकून मळून, घ्यायचं आणि ते पंधरा मिनिट ठेवायचं ठीक आहे आणि आणि नंतर ना, ते साईडला ठेव आणि त्या तिखट पाण्यामध्ये काय हिंग घ्याय च कोथिंबर घ्यायचं मिरची घ्यायची आणि थोडंसं काळमीेट घ्यायचा ते मी मिक्सर मध्ये मस्तपैकी वाटून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तुला चवीनुसार मीठ वगैरे टाकू, शकतेस तू ओके आणि नंतर ना,
थँक्यू बाय